पोचलाच ना आहे.
ता बत भेटले. बस आता भेटले बोललो हो. तुझ्या नंबरवरर करव होत पण अरे टास्क कंप्लीट झालं म्हून दाखोते ते कॉलच मेला का ते
माझा ब्या बा फटला पडत होत.
ह ह नाही नाही तुझ्या नंबरवरर लावला. आत्ताला आडल परत पडच्या आधी लावलेला पण हां. की टास्क ह्या नंबरवर कंप्लीट झालेले आहेत लागू नाही शकत म्हण.
माझ्या एकाना बरोबर झाले असतील रे
हिरो हिरो मिीठ ला उप केला दे उप
तरला काय?
जेवलात गी जेवाला बसलाय
जेवबसल्या आम्ही बाहेर
बाहेर बसलं हा सांगितलं की नाही का
तो सध ना सांगतो
आज काय झोपू नका हवा ना याला सुवात
अ पण का े का यश न आणि प्रतीक्षा ने घेतला
पूर्ण भिजलो तिथं मी माहिती आहे स्टँडला उभा होतो तरी
रामान
हम वारा नाय काय नाय नुसतं उन्ह अजून आलं नाही - हम बघा गाडी नव्हती घेऊन आलो पुण्यातून अजून वाट
आ
गाडीने आणले म्हणून बरं आलं
हो
उन्हातून जायला त्याला सोडून
पण गाडीत पण गरम होते एसटीत
खिडकीच्या बाजूला ही काय वाटत नाही
हम ह
प्लेन लगेच सुटली होती
हा हा बोला
ह आज काय लिहिणार काय आहेस मग
मी आज हे करणार कम्युनिटी च कम्प्लीट करणार
सेमिनार आहे ते परवाचं ते लिहिलयस तू
हा हे मेंटलच आहे काय
नाही जे एक्झाम ला ना सब्जेक्ट ज्याचा आहे कम्युनिटी- आणि नस- अ.. एज्युकेशनल टेक्नॉलॉजी.
हा हा. ह
ह कम्युनिटीच काय झालंय, माझं सेमिनार वगैरे. बास
एक राहिलाय
आ..
एक लिहायचा राहिलाय हो 'कम्युनिटी' चा.
हूं.. अ..
बाकी काय हो होईल लगेच.
अ हो. का काय बंद पडल आहे का बंद पडला आहे आता काय चाले चकरी चालू होता केला. हो आज लागते. ह कुठं?
तिथ खिडकीत नाही ना?
होय -
ना वगैरा काय तरी हवा पाारणारी असं. त्या रूम मध्ये काय?
काय ओ म मरणाच गरम होत - हो दिवस काय वाटत नाही दिवस कस तरी काढीन रे- पण रात्रीच ते बेकार हाल होत इरिटेड होते झोप नाही लागत.
तेच त दरवाजा बंद परत.
काय
कूलर द्या म्हणू का त्यांना?
पंखा राहू द्या आता ते रिपेअर नका करू हो ते ऍडजस्टेबल असत. तिकडं सेम
बनवा. लागत तिथ ती बेंड होते. बस स्पीकरची जोडण पाहिजे होतीे रे या फोनला. सुचले परवाार नाही सुचले रोजे असं दहा रुटया खारखेऊ पण सूज कमी आली बघ कॉलेजला जायचे हच्यात प्रशांतीला आज दिसलं असतं की नाही तर मला बरं झालं तर काय लवल ना ता सग दखणच्या राज तर पण हो आ रही ना झाले रे आज आह
एकदम बोलल वाराण झाड नलती कायन
काय समुद्र वा मरतावू नाय आस पडता
हम्म मागच्या वेळी ऊनच नाही माहत मे महिन्यातच पाऊस पडला
उघडा आता झाड लावावंयेत लोकांनी तर काय झाड लावून ज का उपयोग आहे जाऊनो प्रत्येक जण तीन चार तीन चार पोरं काढाय लालाय
हो
लोकसंख्या वाढलाल्या मरणाची आहेय पकडच म्हणून जाऊन अंड्याचं ख वाट लावून टाकले फग देशाची एवढी लोकसंख्या वाढली त्याचा परिणाम भोगायला लागणार आहे बर झाडे लावा झाडे जागवा म्हणतात झाडं लावणार आम्ही आमच्या गावात आणि जाणार दुसरीकडे बाहेर कामधंद्याला सगळी
काय फायदा
काहीच फायदा नाही सगळ्यांनी ठरवा पाहिजे झाडं लावा
त्याला दसुरीवर कॉँक्रीट केलाय ना तो झा नाही बाजून आणि एवढं वाफा हो मजबूत लेलं रस्तात ना वाफ लागतात बकारे हे एक पण जा नाही तेवढ्या शंभर शंभर मिीट तर मध
ह
नसते रस्ते खोदलेत आणि त्या वाजलं गट झाडं लावायला जाग्यात नाही हा ह कपडे ओले करा आणि घाला परत ते तर घाम आणि त्याचा तेेव आंघोळ करायची
हा तेच काय - - हा हा लवकर क हरी स्रूप लिस्ट वरला नरेंद्र मोदी ऍप आलाय प्ले स्टोर ला नरेंद्र मोदी ऍप म्हणून आहे
हो हो
अच्छा एक तु
कट करतो कट करत सग सांग कट करत नेटवर्क जाईल आता ह परत करतो